म्हंटल ते पुढं कसं राहत एकदम मोठं झाल्यावर धोतर घालायचं म्हटलं पोरांना हे वाटत समजा.
आळंदीला कस आहे आळंदीला कसं पण रहा. टी शर्ट घाला पॅन्ट घाला. आणि जेव्हा तुम्हाला ते समजा ते महाराज लोक जेव्हा कीर्तनाला जातात का. तेव्हा या पोरांना घेऊ जाते तेव्हाच धोतर घालायच.
आणि तेव्हा पोरांना असं वेगळं वाटतं समजा. घातलेला सवय नसल्यावर.
खायला
मग अस चांगलंय नाही पहिल्यापासूनच संस्कार देताय ना ते.
याला इथं म्हणल ना, इथं तो स्वतः म्हणतो. दिवाळीच्या दिवशी मम्मी मी धोतर घालतो, म्हणजे त्याला ती आवड लागून गेली. म्हणजे त्याला लाज नाही वाटत अशी.
नाही चांगले संस्थेत, बीज तुम्ही चांगलं घातलं मग तज त्याच्यामध्ये बी शिकवण्याची संस्था बी फरक राहतो ना मग.
वि, के तुम्हाला सांगू तिथं चाळीस पुरं होते समजा पहिल्या वर्षी.
हा
तर फक्त तीन पोर राहिले त्याच्यात.
हा
हा, सगळे. कोणी पळून गेलं, कोणी काय केलं, कोणी रडलं कोणी म्हणलं आम्हाला थांबायचं नाही कोणी कसं काय. सदो तीस पोर निघून गेले.
काय तुमच बाई यानी टिकून धरलं.
चाळीस पोराचं टार्गेट आहे तिथं, जास्त आले बिथ घेत नाही, कारण की त्यांच्या इथं, म्हणजे घेतच नाही ते तेव्हा ते अभ्यासच होत नाही दुसऱ्यांचा. त्याच टारगेट हे नुसतं चाळीस पोर.
हाव का?
आता हे, हिराताईच पोरग नव्हतं का, हे त्यांचा नवरा नाही वारला खरं. चहा अन दिला होत का?
हा
हो इथं आला मग एक -दोन वर्ष इथं राहिला, मग सगळे म्हणायला लागले लईच उन्हाट झालं, उन्हाट झालं मग याला परत आळंदिला नेऊन टाक जा तू.
हा.
ती म्हणे आळंदीला लई लांब पडता आता, माझ्यासोबत बी कोण नाहीय मग मी तर टाकते देऊळगाव राजाला.
हा, हा.
म, आली होती, याच्या सोबत आदर्शच्या 'पपा सोबत वंच्यान सोबत या वर्षी, पण नाही घेतलं. त्यांची चाळी पोर होऊन गेले होते, मग तिकलाय म्हणते महाजला डायरेक्ट. म्हणे, महाराज तुम्ही मला सांगून द्या म्हणे. एक तर ठेवायचं का नाही ठेवायचो, परत माझ आळंदीच बी उकायचं आणि हे बी उकायचं. महाराज म्हणे, तुम्ही एक काम करा. तुम्ही इथं ठेवायचं म्हणजे चाळीस पोर माझे झालेले कम्प्लीट, मला काही म्हणजे आता ते महाराज झाले, त्यांना नाही गरज.
नाही त्यांना गरज नाही पण, आप
बोलायची पद्धत राहती नव्ह, ते महाराज काय पहिले काय सांगितलं तिला हा, समजा एखादा पोरग नाहीच आलं समजा ऍडमिशन घेतलं ना, त्याला न्यू ऍडमिशन घेतलं, एखादं नाहीच समजा ऍडमिशन घेतल्यावर बी तर मग त्या जागेवर मी याला घिन, असं सांगितल होतं त्यांना.
हां, मंग
हो ती डायरेक्ट अशी बोलली ना, ती महाराज म्हणे तुम्ही तुमच पाहून घ्या म्हणे, तुम्ही आळंदलाच टाका तुम्ही काय माझ्या इथं ठेऊू नका.
असं बोलायला चालतं का? उलट, आपल्याला गरज जे आपण नमून बोलायचं ना त्यांना होय करायचं ना
अं, बाहेरना काय म्हणून राहिली, म्ह घरी आल्यावर काय, तिथं काही झोपायला जागा नाही कही नाही, इकडून पाठीला भीत लागती, इकडून पायाला भीत लागती. आणि एवढी पोरं कशीच राहत असल अनं बाथरूमला एवढ लांब जावा लागत आणि असं होत आओ कायतरी सोसावं लागतं माणसाला तवाच माणसांच करिअर घडत असत तुम्हाला एवढ आयषा आरामानं जर दिलं ना तर मंग तुमच्याकडून काहीच होणार नाई.
हे पहा एक सांगु का बाहेर गेल थोड ताहाण भूक बी विस राला लागते विद्यार्थ्यांना तुम्ही निसत खायचं बी म तुम्ही निसत खायचं पाहिलं भाकरीच खायचं त कसं काय होईल तुम
कस काय व्हायचंय.
आता आमच्या अनिल न बी बर का अनिल नव्हता गेलेला का आमचा अकॅडमीमध्ये त्यानं बी लय त्रास सोसवलाय बरं का पण झालं न सक्सेस झाला
म भाऊ ज्याला ज्यान त्रास सहन केला तोच सक्सेस ये आज
मग त्यानी पण असं विचार नाय केला उपाशी उपाशी राहत होता पण जिद्द धरली झालं कोणाचं करियर बनलं आयुष्य कोणाचं सेटल झालं. त्यांचच झाल ना. जे करतो त्याचच होत न
सगळ्यांनी आशा सोडून दिली होती पण शेवटी त्याचं शेवटचं वर्ष होतं त्यानं करूनच दाखवलं न
हा म शेवटचं होत नंतर वय पण चालत नव्हतं. पण त्यांन लई जिद्दीला लागलं त्याना तहान भूक काहीच पाहिलं नाय रूम वर भेटन नाय भेट दार मेस मध्ये कसं येईन उपाशी राईन पण केल करून दाखवलं मी त हाय एक पहा कसं
पैसे नव्हते मंग याच्या त्याच्याकून घे परत त्याची फेड बी केली अस थोडी ये केलच ना त्यानं
हम्म
तुम्हाला एवढा आयशो आहो घरी पोराला आयशोआराम ये ते कहीच करीत नई घरात बशीन काय करताय त्यानां
तेच ना मग करणारे पी पाहिजे जिद्दी पण पाहिजे ना तुम्ही सगळंच अ लावलं न त्यांना काहीच जिद्दच नाय त मंग काय मी पाहतेेन तुमच्या स्टेटस पाहतेन ठेवेल भैयाचे किती ते कार्यक्रम पण होत त्यांचे ते कित छान होत ते
हो ते काय तरी नवीनच करून पाहता ते.
हाव संस्थेमधले
ज्ञानेश्वरी इंग्लिश मध्ये भाषण केलं ज्ञानेश्वरीचं.
होऊ ना पाहेल मी पाहतेे ना म्हणल चांगलेच बाई पण कसे म्हणत्या लोक नई म्हणता टाकाला प आमच्या त्या मीरा ताई त्याचा भासा बी होता तो वापस आला ते मिसां महाराजाच्या तीत तिथंच होता तो ते आमच्या याचे नाय का जातीचे
ते नी आता आता सुद्धा रडतो तो माहितीये का मास्टर कोणं
आता सुद्धा रडतो तो पण आता आता या वर्षी काय म्हणलेला आता झाल माये सातच महिने राहिले. आणि आता इतका खुश झाला ते याचा पाहून ते पदवीधर धा धरच आम्हाला लगे फोन केला. मम्मी असंयेन मम्मी तसंयेन. त्यांना इतक्या महिन्यापूर्वी अपॉइंटमेंट घेतलीन. ती भेटत नव्हती. एवढ्या दिवसापूर्वी घ्यावं लागतं. म्हणजे त्यांच्या डोक्यात थोडं घुसतंस ना.
हा हा. आणि मग त्याच आ दल शिक्षण कितवी पर्यंत तीथ. हावीपर्यंत का?
कधीबी पाचवी पाचवीच्या नंतर कधीबी. एक आता आल. एक मागच्या वर्षी आलं अकरावीला.
नाही तुमच्या भैयाला आता कितीपर्यंत भेटेल शिक्षण. हे बाहेरच एज्युकेशन बी? शाळेच?
काय?
बारावी पर्यंत भेटेल का?
नाही -नाही एवढ अकरावी पर्यंतच. आता शेवटचय ना. हे फलंमब्रीला फेब्रुवारीत.
हाव का? आण मग इकड नंतर, नंतर कुठे घ्यायचं मग?
नंतर त्यांच्या मनावर. समजा त्यांच म्हणय तुम्ही इथंबी राहू शकताय. तू शिकवाय ला रहाय. मी तुला वीस पंचवीस हजार रुपये महिना देतो. पोरांना शिकवायला. ह. त्याच समजा ते कम्प्लीट झालं ना. हा महाराज म्हणून. हा. आणि असं तुला जर कीर्तन हे ते आले तर, तू करत जाय. तू तुझ तुझे घेत जाय. मी खायचं प्यायचं तुझ काही घेणार नाही. घर भाड घेणार नाही.
हा तिथं राहून समजा?
मागच्या वर्षीच बोले आम्हाला ते. पण म्हणलं पाहू आता त्याच्या मनावर. जर एवढं एवढंच केलंन त्यान पाच वर्ष. लई झाला आम्हाला. आणि म्हणलं त्याला आई बाप कळालेना. हेच गंज झाल आम्हांला. आम्हांला काही नाही लागत.
हा बाई. मग चांगले संस्कार लाग
त्याच बी ऐकनय. त्याला लॅपटॉप घ्यायचाय आता. तो म्हणतो इंजिनिअरिंगचं काही करायचं. मग बारावीला इथ संभाजनगरला ऍडमिशन घेऊ. तो जर म्हणला मी राह तो तर राय भाऊ. नाही म्हणला तर आणू. हाय का नाही? कस काही आपलं काही त्यांचं.
एवढ्यान पण मुलांचं. मुलांचं चेंज होत सगळं. संस्
हा मग. हो.
की आता तुम्ही काय तुमचा भैयान दुसरा मुलगा पाहा बरं. त्याच्या बोलण्यात. राहण्यात. किती बदल राहील.
त्यांना म्हणजे या विषयावर काये बा हे त समजत ना त्याला बस. तेवढं समजलं बस झालं.
हावं बाई. तुम्ही खरंच. हे पण होत ना तुमच्यासोबत. ते पवन फाटेचं पोरग पण होत ना त्याच्यासोबत?
आहे ना अजुन बी. त्याच्या सोबतचे ना ते. पाच सहा वर्ष.
अवुग हाईतच.
म त्या सोबतचे ना तेबी.
मग तेच म्हणलं मी, कारण ते काही दिसतच नाही. ते बी गावात काही असल
वात म्हणजे ते बी घराबाहेर निघत नाही. त्याचे वडील लई स्ट्रिक्ट ना ओ.
होव का? आता यो तरी माला असा दुकानातून इकडून जातांना. रस त्यांनी जातांना.
ते लगे कुड गेला का. कुड गेलान काय?
आता तुमचा भैया सपत्याच्या वेळेस तिथं उभा राहत होता.
आधी गेलाय ना गायन आणि ते एकदम म्हणजे याच सगळं परफेक्ट आहे तिचं तिथ पण. ते स्वतः महाराज लोक म्हणत इतका परफेक्ट आहे ना हा गायनात सुद्धा परफेक्ट आहे. त्याला अं पाठांतर करायला लावा पाठांतरामध्ये परफेक्ट आहे. सगळं परफेक्ट आहे म्हणे याच आणि त्याला कसं थोडं ते हा हातामुळ आहे ना थोड वाजता बी येत नाही आणि ते लाजतो भलता लाजल म्हणजे गेलं.
लाजल म्हणजे गेल ते कुठ पण तसच आहे ना मग.
भजनाला बी जात नाही इथं आल्यावर, आणि यालाय ना ते आकेश फाटे ते असे की घरून फोन लावून नाही फोन बी लावला. ये भैया चल‌ ये भजनाला जायचय. ते लगेच निघून जातो हा मग मम्मी मी भजनाला चाललो म्हणजे लाजत नाही ना.
हरी पाठाला तेन पाहिलं ना. तुमचा भैया उभा राही मग तो कधीच नाही दिसला ना कधी नाही तर सोबत आसतो चल संग संग मंग कस राहते उभं.
हो. नाही बाई, ते लई लाजतं ते. आणि थोडसं म्हणजे पाठांतरमध्ये पण, थोडस कच्चा आहे, आपण काय आपल्याच पोराला हे करत नाही.
पण मंग लाज, लाजलं तर. कसं होईन त्याचं. त्याला, पुढं उभं राहन आहे ना. पुढ कीर्तन जर कारच नसतील तर उभं राहानं नाही का?
मग गज आता, ते ह्याच आम्हाला हे करत्यात. थांबा, तेच्याच आम्हाला हे करते, पण आता आपण कसं इग्नोर करून देतो. जावू द्या. त्यांच तर त्यांच त्यांना लगे महिनाभर त्या तिकडं पाठवलं होतं, संभाजीनगरला ते. याचा क्लास लावला होता स्पोकनचा, दहावीला गेला ना तो.
हां हां.
इंग्लिश स्पोकनच्या यानं, थोडी काही दहावी पास होत असत माणूस.
हाव, का?
त्याच्यात बी तिथं वैभ्या त्यांच्या सोबत राहायचं ना, वैभ्या सांगायचा आम्हाला. हे ना दोन-दोन, तीन-तीन दिवस जात नाही. एकच दिवस जातो, अन बापनं साडेपाच हजार रुपये भरले महिन्याचे.
म्हणजे किती तसं म्हणजे स्पोकनला जात ना म्हणजे तिथून काढून त्या माझ्या, तिथून काढून संस्थेतून इकडं घातलं होत.
नाही, ना म्हणजे हे सुट्टीत ना सुट्टीत.
हां हां. सुट्ट्या, आता उन्हाळच्या सुट्ट्या होत्या.
हं त्याला आहे ना कस आहे सांगू तुम्हाला, त्याला माहितीय मला सगळं इथं पडेल. तो म्हणजे नुसत करायच म्हणून करतोय बर.
त्याला म्हणजे मनाची बी इच्छा पाहिजे ना, तुमच कस मनानेच करतो. तस मनान करणार पाहिजे, हां.
त्याला कस म्हणजे त्याला माहिते, मला सगळं भेटेल हे. मला काही गरज नाही, तो म्हणजे नुसत जातोय म्हणून बापाच्या खातिर नुसतं एक ते बापाचा धाक म्हणून, तो राहतोय तिथं. ते माझ्या पोराला बी, ऊकसुन दिल होत त्यान यावेळेस.
ते डबल लावते.
हां.